हॅलो हा
हा बोल
मी म्हणलं तुला लागते का कधी अे म मध्यरात्री भूक भूक लागते का ग रात्री
नाही वा मला असं काय नाही वाटत म्हणजे काय होतं लेटच झोपते थोडी आणि माझं खाण चालूच असतं काय ना काहीतरी असं थोडस त्याच्यामु मला नाही लागत आणि पोटभर जेऊत जेऊन घेते रात्रीचं थोडं कमी जेवायला पाहिजे आता थोडीशी मला बारीक करायची आहे थोडी तब्येत थोडस जेवण आपण भात वगैरे कमी करायला पाहिजे थोडं
हम् हम्म हम्म
आता सकाळी लवकर उठायला लागतं ना
हा
पाच वाजता पाच साडेपाच ला उठते सकाळी आता स्कूल चालू झालंत ना
हम्
त्याच्यामुळे मग उठायला लागत नाही तर मग मग लेट उठायचे स्कूल नव्हत तेव्हा मग ह्यांनाच फक्त ड्बा लागायचा ना मिस्टरांना मग तेव्हा अ पाठ साडे साडेसात काटला
हम्म हम्म हम्म
आता संपल्या सुट्ट्या
सुट्या संपल्या उलट्या रिलॅक्स वाटेल नंतर टाईम असतो भरपूर उलट्या सुटतेे आग स्कूल चालू असल्यावर आपल्याला सगळं टाईम टू टाईम होत आणि जरा आराम पण भेटतो
हो
नाही तरता आरामच नाही
तसच होतो मी दुपारी पण थोडस झूक ते
हम्म हम्म हम्म
थोडस लागतं मला झोपायला झोप येत नाही ग डोळा नाही असं लागत पण आपलं थोडस पडायचं आराम
हा ना थोडं शांत जरी पडलं हा हा‌ हम्म. थोडा डोळे शांत ठेवून पडला ना तरी बरं वाटत.
हा तेच ना..
हम्मम.
माकडं यायला लागलेत ग इकडे.
माकडं?
त्या दिवशी तर घरातच बसलेली आमच्या आम्ही सगळे बेडरुम. रूम मध्ये होतो आणि, ते मी बाजरी ठेवलेली. टेबल वर हॉल आणि मधून घरात घुसतात. ते बाजरीची पिशवी फोडली सगळा पसारा करून ठेवलेला किचन मध्ये पण. आपण घुसलेले आंबे बिंबे खाल्लेले मस्त.
हो काय..
ग्रिल आहेत खिडकीला तरी पण त्याच्यातून कसा घुसला काय माहिती.
हम्म हम्म हम्म हम्म दिर लावून ठेवत का.
हा नाही आमच्या लक्षात नाही आलं, ग माहितीच नाही आम्हाला.. आणि नंतर थोडा आवाज आला. बाहेर येऊन बघतोय त हा सगळा धिंगाणा करून ठेवलेला.
हम्म हम्म हम्म.
व आता नाही मी आम्हाला तर खूप भीती वाटते. मी बंदच करून ठेवते एकटी असल्यावर.
हम्म नाही मारतात ते आणि धरलं की सोडत नाहीत.
हा मग तेच भीती वाटते ना ग, आणि खूप म्हणजे खूप नुकसान करते. कांदे वगैरे गॅलरीत ठेवलेले असतात ना तर.
हम्म‌.
डायरेक्ट नेतात उचलून.
हो काय?
हा भरपूरच यायला लागलेत काय म्हणतात का शनिवारीच येतात पण मी बघितलं ह्या शनिवारी तर नाही आधी.
हम्म. कुठून येतात?
काय माहितीय आता कधी त्यांच काय आहे, कधी त्यांना खायला नाही ना का जंगल तोडले गेले,. त्यांना खायला नाही भेटत जंगलात
हम्म.
त्यामुळे मग ते हे असं येतात तिकड आता.
हम्म.
इकडून असं कसं जंगल जवळ आहे ना ती टेकडी आमच्या इथली.
हो हो.
ते जवळ पडतं त्यांना येतच झाडावर उड्या मारत मारत
हम्म ते हनुमान टेकडी तर काय असते ते मी अजून एकदा पण नाही बघितली
काय ते
के हनुमान टेकडी
हा नाही हनुमंताचं मंदिर आहे
हो काय
आणि आता खूप छान केलंय
हो एकदा ग्रुप वर नव् त्या बघितलेलं मी हनुमान
आता गेल्या वर्षीच मला वाटतय केलंय मस्त केलंय
हम्म हम्म हम्म
मी पण नाही गेले अजून कधी तुला सांगतेस मीच पोचले नाही अजून एकदा जायला पाहिजे मला पण तिथून जातो रोडवररून पण वर काय जायचं माझा मुहूर्त नाही लागलाय अजून मंदिरच एकदा गेलेलो पण त्यावेळेस कसं काही काम नव्हतं केलं आता सगळं नवीन केलंय असं लाईट वगैरे लावल्यात आणि छान कलर वगैरे केलाय फिरण्यासाठी चालण्यासाठी असं हे केलंय काय तरी ह्या मुली गेलेल्या सगळ्या
हो ते
हा आणि आता तिथे म्हणजे पहिला कसं एवढं वर चढलं का काय दुकान वगैरे पण नसायचं आता तिथे एक दुकान पण लागत असं पकोडे भेळ भजी वडापाव असं काय? तरी आहे तिथं.
अ हो काय.
हा. ते मी फक्त जात आता येता बघते वर नाही गेले अजून
अच्छा.
छान डेव्हलप केलेय ते त त्या साईड ला.
हो मी ग्रुप वरच फो ो बघितलेले खूप पण छान आहे असं मस्त होते हो.
मी पण फोटोतच बघितले त आणि अस बाहेरून दिसताना थोडस तेवढंच नाहीतर काय कर सोबत नसतं कोण आणि एवढ्या वर कोण? आकडीवर चढून जाणार आहे.
हा.
एकदा कधीतरी्या आलेल्या बहिणी च्या मुली वगैरे तेव्हा आम्ही गेलेलो सगळे मग खाऊ वगैरे घेऊन गेलेलो तिथे. आणि म पाण्याच्या बॉटल खाऊन तिकडे. टेकडी चढून दमलो.
हो काय?
मग उतरताना काय नाही वाटल. जातानाच हे वाटत.
हम्म चढताना. उतरताना जेव्हा फास्ट उतरतो पण चढायला वेळ पण लागतो. दम पण लागतो.
ह तेच होतं.
मग काय वेगळं असं म्हणजे फिरायलाच असं. जायचं असेल तर मग कसं गाडीत गेल ना. मग दमायला पण नाही होत इथपर्यंत जायचं आणि मग फक्त थोडस चढायचं आपण पण म्हणजे कधी लहानपणी पण नाही आपण गेलो.
ना गेलेलंच नाहीये
आता कधी आलीच ना का आठवण ठेव मग जाऊ आपण
हम्म जाऊ जाऊ आता माझी काय ग शक्यता
आा
माझी शक्यता आता काय
कशा लागू शक्यता कमी ह
हो आता तब्येत एवढ्या वरपर्यंत
हो इथलं यायचं राहिलं ते राहूनच गेलं
मग चांगलं होत फिरायला
ह तू भरपूर फिरली आता
हो मी जाते बाई यायचं यायचं म्हणून नाही का फिरून घेतलं सक ना
बरं झालं मग काय आणि सोबत पण म्हणजे होत्या या बहिणी त्याच्यामुळ मग काय नाही वाटत ग असं एकट्याला जायला नको वाटत सोबत कोण असल का मला छान वाटतं आम्ही पण असत आता माझी बहीण पण जाऊन आली गण होती पुळेला गेलेली गणपतीपुळे
छान आहे का ते पण गणपतीपुळे पण
हा ती लोकं ट्रेननी गेली अ ट्रेन बुक केलेली त्यांनी आधीच बुकिंग केलेलं ह हा आणि अ अ येताना पण ट्रेननी पण येताना नाही बुकिंग केलं डायरेक्ट आली ते येताना
अच्छा
अ दोन तीन दिवस काहीतरी गेलेलेकिती मला जायचंय मला आता माझी नेक्स्ट ट्रिप क्रे केरळ
अरे वा
सोप्पदा
काय स्वप्न हा हा हा हा हा
बघूया होते का सक्सेस आता लगेच तर नाही
होईल होईल
अ पण असं माझी इच्छा आहे असं जायची केरळला
हम्म हम्म हम्म
ना आवाजेतो इकडं मध्ये चालूये
होय का मी मी ते पिक्चर मध्येच बघितलेलं सिर्फ तुम पिक्चर मध्ये तेव्हापासूनच आहे मी पण दिवानी
त्याच्यामध्ये आहे का
हो केरळ मे गर्मी है नैनीताल से सर्दी म भेजो
नाही माहिती गं मला
अगं तो पिक्चर व हिरो
पिक्चर आठवतोय गाणं आठवतोय फक्त
हा तेच गाण्यातच आहे ना ती नैनितालला असते न तो केरळला असतो
तुम्ही पिक्चर बघितला असेल पण मला आता आठवत नाहीये
अगं ते बघ ना असंच ते जे कागदपत्र ट्रेन मध्ये राहत रानात मग तो तिला पाठवतो शेवटपर्यंत शेवटी भेटतात म्हणजे न बघताच त्यांनी प्रेम केलेलं असतं
हा हा हा
तवाय तो पिकच्चर
हा ते चिठ्ठी लिहिलेली असते काहीतरी चिठ्ठीवरून ते कागदपत्र पोच करतो हा हा आठवते आठवते हा हा हा
दीप दीपक आणि आरती अस.
अ तिकड अस कसं म्हणजे असं आपलं ते. जंगल टाईप असा एरिया असा दिसतो ना अस. तर ते छान वाटत तर मला असं माझी अशी इच्छा आहे का तिकडे जावं.
म् हम्म प्लॅन केल्यावर सांग म पण येईल तुमच्या मदी.
चालेल म आपणच करू ना प्लॅन. हंपी.
हबी.
हंपी ते कुठे आध तिकडच आहे कुठ तरी कर्नाटक साईड ला.
कर्नाटकालाय हम्पी.
हा. ती ही बोललेली ना मागे आपण तिथ. ते जाऊया का हंपीला?
हो कोण का बोललेला? ते. हा हा हा हा. पिं की.
त मस्त वाटत.
हो ते एक पिकच्चरच आहे ना हंपी मराठी
नाही पिक्चरच नाही मला माहिती
सोनाली सोनाली कुलकर्णी चा आहे बघ सर्च करून बघ हंपी म्हणूनच.
अच्छा तेने मी बघितलं मी आहे ना हे बघितलेलं
काय?